हा काय करताय
काय नाही बसलय तुम्ही काय करता
मी पण बसल्यात आवरले टास्कच करत होते
हा हा हा मी पण आता ते टास्कच करणार होते बघा हाह.
हॅलो, हॅलो नाही म्हणलं
हॅलो
हा जेवला की नाही म्हटलं, नाही अजून आता आता बारा वाजले एकच टायमिंग असते.
होय का आमचं नाही आम्ही बाराला
होय काय? तेच म्हणून म्हण बारा वाजले की ओ मग अजून जेवला नाही.
नाही जेवलो म्हण स्लोमी हा हा हा. नाही जेवलो.
हा हा आज काय विशेष नाही आ आमच्यात एक दीडला
हा हा
अजून भाकरी करायची आहेत आमच्यात गरम गरम असते शुगर आहे ना सासूबाईंना हम्म त्याच्यामुळे गरम गरम भाकरी करते जेवायची वेळेला हम्म मग काय आजष हो आहे की भरपूर आहे सकाळपासून
होय हा हा आमच्या इकडे पण आहे थांबून थांबून येते
होय काय आज काल होतातसं थांबून तांबून पण आज म्ह बारीक होता का आज मग तर भरपूर आहे मोठ मोठ्या मोठा आहे पाऊसज आत्ता जरास उघडलाय हम्म आता सकाळी उठल्या पासून चालूच आहे सहा साडे सहा होय होय बरोर घर मोठा आहे हम्म त्यामुळे कपडे वाळत नाहीयेत काय नाहीये काय उगीचच तिकडं तुमच्या इकड पाई येते काय
होय पाणी म्हणजे पुराचं
पुराचं नाही आपलं रेग्युलर आपलं घरात पाणी येते ते छा
येतय की रोज येत नाही खर नाही नाही आठ दिवसात कधी पास दिवस कधी दोन दिवसात असं सोडतात उन्हाळ्यात तर पंधरा पंधरा दिवस पाणीच येत नाही होय
मग आता पण आता खर पाणी आहे फुल तरी पण असं
हो आता सोडत्यात पावसाळ्यात चार महिने व्यवस्थित येतय तर पावसाळत झा की नाही आणि कस असत पावसाळ पाणीमधली मोटर असते क नाही ते खराब झाल्यामुळे तेव्हा पण आठ आठ दिवस पंधरा पंधरा दिवस एक एक वेळी येतच नाही पाणी
मग कसं करता ये पाण्याचं
टाक्या आहेतत की भरून ठेवतोय कधी बोरेयचं ते ते पण आता चालू केलं होय प्यायचं साठा करून ठेवतोय आणि काय मग ह तु म्ही काय करता तुमच्या इकडे रोज सोडतात
आमच्याकडं नाही आमच बोरच आहे त्याच्यामुळे काय आमचं स्वतःच बोर होय ना त्याच्यामुळे काय पाणी पण आम्ही तेच पो पितोय अक्गार्डच हे बस बसवले ना घरात प्लांट त्याच्यामुळे आम्ही बाहेर पण देतो ईसहा ऑर्डर वेगळे हे करुन लग्नाचे वगैरे प्रोग्राम वगैरे असतात ना त्याला मग तेच पण आम्ही घेतो त्याच्यामुळे आम्हाला काही लागत नाही मोस्टली इकडं आमच्या इकडं नदीचं पाणी नाहीच आहे पयला बोरिंगचच पाणी पीतो होय नदीचं कनेक्शन इकडं नाहीच आहे कुडल्या साईडला आमच्या इकडं होय बोरिंगचच पाणी पेतात हा निपणी सईटला
हा आप्चीवाडी हा हा आमच्या इकडे नाही आम्ही नदीचच पितो आम्हाला बोरीच पाणी पिऊच जात नाही आहो
पहिला सुरुवातीला मला तसं होतं इकडं आलं ना तेव्हा मला तेव्हा लय अडचण झाली होती कारण की सगळं तिकडं आपलं कसं त नदीच पाणी पिऊन सवय होती ना इकडं आल्यावर तहणच जाईना अक्षरशः अस आ रडकुडीला आला होतायत ऑन लाइन अ महणून मग नंतर आता सवय झाल्या मग ऐकवा गड आहे त्याच्या हम् मग चावीसारखच लागत तेथ पाणी त्यामुळे काय वाटत नाही होय होय त्यामुळे मग अ नंतर मग थोड्या दिवसांनी लग्न झाल्यानंतर माझं ना आम्ही घरीच बसवलो ऐवा गड त्याच्यामुळे काय नाही
आमच्या इकड काही पाणी फिरत नाही चिकन
अरे वा नॉन वहेज नाही नाही नॉनव्हेज काहीत नाही मी वेज वेहेज खाते मी आणि काय म्हणताय
काय नाही बघा तुमची आवडती डिश कोणती आहे मग
माझी आवडती डिश अ असं काय नाही जेवण सगळंच खातते मला जास्त करून पाणीपुरी आवडत्या आणि घरातलं म्हणलं का मग सगळच फक्त कारल म्हणा मुळा अस लं सोडून हम्म शेपूची भाजी ते नाही आवडत तुमची आवडती डिश कोणते
माझी काय मी घरात असेल ते सगळेच खातो ो सथोडा तरी पण तू म्हंटला तसच की पाणीपुरी ते बाहेरच आणि जा्यादा तर वयचं म्हटलं की मी वडापाऊस खातो मला वडापाऊस आवडतो ते होय
आमच्यात माझ्या छोट्याला माझ्या मुलाला आवडते फार ते
वडापाव ना वडापाव जी सर येत
कोल्हापूरची ते काय म्हणते तशात ल जातय छान आहे त होय होय व हे त स आहे असय ते
वडापाव खूप छान लागते आणि काय नाही बघा मस्त म्हणज तुम्ही नाही नाही ते काय काय बाहेर नस
एकदा ट्राय केलं हो ते पण जस म्हणाव तस म्हणजे कस इकडे त्याच्यातले घ मिळत नाही ना प्रोडक्ट जे पाहिजे ते हम्म त्याच्यामुळे सगळ गोंधळ होते मग आमच्या इथ कसं आमच खेड नाही काय भेटत नाही तेवढ्यासाठी निणी का जा अस ते ना हो हम्म त्याच्या मग होत नाही ते मग आम् मिचलकरंजीला झा आलो तर खाऊन येतो हम्म
आम्ही नाही आम्ही बाहेर गेलो तर खाऊ खाऊन ते नेतोय घरात सगळ डिश करतोय थोडा असं गोबी मंचुरीियन म्हणा नूडल्स म्हणा पास्ता म्हणा हे सगळं मी करते घरी हा असं पिझ्झा त्यां नाही कधी केला बनवला नाही.
हा पाणीिपुरी मना बाकीचं उडीदवडा वगैरे असलं डोसा आपे हे आवडतात ना माझ्या मुलाला त्याला रोज आ आ प हे आवडत नाही माझ्या मुलाला तो लगेच म्हणतोय एकच काय करताय म्हणून त्याला अशी व्हरायटी लागतात खायला होय नुसत एक तू पीठ पो हे असलं काय आवडत नाही शिरा बिरा स्वीटमध्ये पण त्याचे असे ठराविकच गोष्ट आहेत एक गुलाबजामुून बासुंदी असं असेल तरच खातोय मंत शिरा म्हणा ते सुजी ती गोड सुजी करतात ना ह् ते तसल काय खाहीत नाही त
होय हा हा
तुमची बोरं काय खातात
माझं का आता ते लहानच आहे एक
छोट लहाना मुलगी तुमची
मुलगी खाते घरात काय असल ते चपाती जाम हे जास्त पोहे उपीट असं खाते सगळे इडली ते पाणीपुरी वाला एक येतोय ना गुरुवारी प्रत्येक गुरुवारी तने येतात ते आवाज ऐकली की म्हणजे पहिला बाहेर आप पाणीपुरी आलेया आप पाणी पुरी आल्या असं म्हणते. असली आहे ते हो नाही नाही बसत नाहीत गप्प पहिला घ्यायला लागते.
मग काय तर कदा पोरा आणि त ना नाही म्हटलं तरी ना रडून दंग करतात असं वाटत की. ते दुसऱ्यांना म्हणजे आपल्यालाच ला लाजदवाना वाटते नंतर.
हा हा तसच वाट नाही दिलं की आणि ते ती तर लज देव. खालीच लोळते. जमिनीवर नाही दिलं तर होय तिला बाहेर घेऊन जायचं म्हणजे. किशात पैसे पाहिजे तेव्हाच बाहेर घेऊन तिला पैसे नस. ल्या बाहेर घेऊन जायचं नाही लोकांच चरलं ह त्यालय म्हणजे आणि एकटीच आहे ना. पाच भाऊ हा आणि आमच्या धीरजला बेन कस. मु नाही म्हणजे मुच मुली नाही. त्यामुळे एकटी हा एकटीच असल्यामुळे नाही तिच लाड झालायला आहे.
हम्म. नाही होत असत तसं असू दे घ्याल तिला अजून लहान आहे त्याच्यामुळे मोठी झाली की तिला कळते.
कळत नाही आणि आपणच शाळेलाच आल आता जरा शांत आले तरी पण. ऐकते करते मोबाईल एक खूप बघते ती.
मोबाईलची सवय बंद करा म आता वाटतय पण नंतर क. होतंय मग.
हा हॅलो.
फलायती.
हॅलो.
हा आता कोणत्या स्कूलला आहे म्हटलं
ती नर्सरीला आता.
ण कुठ श घय इ मडयम ह.
हो ह.
सध्या इंग्लिश मी येतच हे हे आहे सोडाकर
होय आमच्या इथं थोड जवळ पण आहे व. त्यामुळे तेतच नर्सरी करायची युकेजी एल केजी. कराच नंतर घालायच आपल्या मराठी मम मच आणि आ शिक्षण खूप. छान आलंय सोडा आता मराठी मॅडम मध्ये पण
आलंय आणि आ सेमी पासूनच सेमी पण चालू आहे ना आता. सेमी कस फर्ट पासूनच आहे पहिली पासूनच आहे.
होय सेमी पहिली ते दुसरी आत्ता चालू आत्ता नवीन सुरुवात. करायला लागल्यात पहिली ते दुसरी वर्षाला एक गट वाढवत जातात.
होय का ह भारी आमच्या इकडे. सेमी वगैरे असलं आहे नाहीे. आमच्या इथ कन्नड सब्जेक्ट आहे आम्हाला हा बोलला. नाही आमच्या इथं हिंदी हा सब्जेक्ट नाहीे.
हा हा हा हा आमच्या इथे. आपल्या इथ हिंदी आहे ना मराठी हिंदी ते कर्नाटक भाग लागतोय ना तो.
होय होय कर्नाटक लागते होय होय त्यामुळे त्याला कंपल्सरी फर्स्ट पासून ना कन्नड हा विषय. म्हण ह तथ कन्डव.
हा तेच की ह मराठी पण विषय आहे का तिथं.
हो आहे की मराठी पण असते की फक्त हिंदी नाही. स आहे हिंद. ह ह मुं श ब गोन कार्टून्स वगैरे बघून ना त्यांना येतं.
हा हा.
चालेल टायमिंग हाच म्हणणार टायमिंग झाले. आपलं चला ठेवया आता चला बाय. हा हा करा करा हा.